तुम्हांला, हा हॅलो आवाज येत आवाज येतोय का? नमस्कार चला आज आपण शरीरावरती आपल्या महिलांची. आरोग्यावरती बोलूया जेणेकरून महिलांचं कॅल्शियम वगैरे! हा तर त्याच्यावरती आपण बोलूया हा तर आज. सर्वात महत्त्वाचं आपण म्हणजे, धान्य आपण कडधान्य खाल्लं पाहिजे ना आपण सगळ्यात महत्वाचं आपण स्त्रियांनी? क ऐज नंतर आपण नाही का? हा स्वतःच्या आरोग्यासाठी काय होतं स्त्रियांनी म्हणजे सगळ्यांनीच. सगळ्यांनीच आपल्या स्त्रीया काय होतं कुटुंबाचं सगळ्यांचं लक्ष सगळीकडे लक्ष देतात. पण स्वतःकडे लक्ष देत नाहीत.
बरोबर,
स्वतःच स्वतःच काय आहे ते फक्त स्वतःच स्वतः सगळ्यांना खाल्ल्याच्या नंतर! स्वतः काय राहीन ते खाणार ते, पण असं नाही करत की आपण गुळ शेंगदाणे खाल्ली पाहिजेत, हरभरा खाल्ला पाहिजे. जे ज्याच्यापासून कल्शियम भेटतात म्हणजे वटाणे खाल्ले पाहिजेन, हरभरे खाल्ले पाहिजेन. जसं कडधान्य आहे म्हणजे सगळं काही आपण हे! वालाचे प्रकार आहेत हे सगळं काही खाल्लं पाहिजेन, पनीर खाल्लं पाहिजेन. सोयाबीन खाल्ले पाहिजे, आपण नॉनव्हेज. म्हणजे भाजीपाला पण खाल्ला पाहिजे विटॅमिन आपल्याला इ, म्हणजे नाही का ए बी! सी-डी हे सगळे विटॅमिन आहेत हे सगळे आपल्याला भेटले पाहिजे. डी व्हिटामिन भेटलं पाहिजे. त्यानं उन्हामध्ये थोड वेळ गेल पाहिजे सकाळी व्यायाम केला पाहिजे योगा. मग आपण योगा केला पाहिजे सकाळी उठून कमीत कमी मिनम मिनिमम आपण स्वतःला. एक पंचेचाळीस मिनिट तरी दिले पाहिजेत.
बरोबर.
सकाळची पहाटेची सकाळी ग उठल्याच्या नंतर कस आहे आपल्या हाता पायासाठी योगा केला पाहिजे जेणेकरून सांधे वगैरे आज आज विचार करा किती म्हणजे स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न असा आहे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं पिरियड आहेत पिरियड माणसाची आता महिलांची हे लग्न होतय पस्तीसाव्या वर्षी मुलींच्या आजकालच्या आणि पिरियड जातायेत हेच ना पंचेचाळीसाव्या वर्षी म्हणजे तिचं आरोग्य किती धोक्यात आहे
बरोबर.
हो. म्हणजे काय होतं माहितीय काय एक तर सगळं काही भाजीपाल्यावरती सगळं आह हे रसायन फवारण्या
हा बरोबर.
भाजीपाल्यांवरती फवारण्या सगळ्या फवारण्या होताहेत आणि फवार ण्या झाल्याच्यामुळे त्याच्यामुळे नाही का असं अह ते तोडणार आणि इकडं आणलं बाजारात आणलं की ते चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आप पण ते खाल्ल जात कमीत कमी तीन दिवस तरी ते फवारणी झाल्याच्यानंतर तीन दिवस तरी ते शेतामध्ये राहिले पाहिजे पण आता कसं आहे भाजीपाला असा भाजीपाला आहे की ती फवारणी केली की दुसऱ्या दिवशी तोडायच त्याला डायरेक्ट भाज्या बा अह मार्केट मध्ये आणले पाहिजेल टॅमोटो आहे टॅमोटो तुम्ही सांगा सारखी फवारणी त्याच्यावरती वांग्यांवरती फवारणी म्हणजे असं काही राहिलच नाहीे कोणती भाजी राहिलेली नाहीये की त्याच्यावर फवारणी नाही
हा बरोबर, म्हणजे ना तुम्हाला सांगते बरं का तुम्हाला सांगते केमिकलचा जास्तीत जास्त वापर व्हायला लागलाय आता म्हणजे पूर्वी एवढं नव्ह होत हे केमिकलच पण आता ते वापर व्हायला लागला ना आता द्राक्ष असत ना द्राक्षाचे तर पूर्ण घड च्या घड म्हणे ते केमिकलच्या त्या याच्यामध्ये पूर्ण बुडवतात. हाव आणि त्याच्यामुळे काय होत की त्याचा म्हणजे आरोग्याला उपयोग होण्या पेक्षा अह जास्त आपल्या दुषपिणामच जास्त त भोगावे लागतात आणि कसं आहे कस आहे पूर्वी कॅन्सर सारखा रोग बघा होता का कुणाला जास्त त लाखात एखाद्याला व्हायचा कॅन्सर हा, आता मात्र घरोघरी कॅन्सर सारखा आजार दिसून राहिलाय बघा आणि हे सगळं कश्या कशामुळे होत तर ते फक्त हे असे फवारणीयुक्त हे भाजी पाला वगैरे आपण खातो ना. हो. तर म्हणजे आपण किती ते काळजी अह घेतली समजा आपण गरम पाण्याने धुवा, थोडा वेळ भिजवत ठेवा भाजी, तरी पण मग काही काही अह काही काहींची ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते ना त्यांना होऊनच जातो तो कॅन्सर सार खा आकार ज्यांच्यामुळे म्हणजे त्याच स्वतःचं जीवन खराब होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या फॅमिलीला पण अह खूपच त्रास होतो त्या गोष्टींचा अस आहे, म्हणजे कसं आहे तरी आपण म्हणजे मी तर काय करते यासाठी कधी पण आणल्या ना भाज्या तर निवडून वगैरे थोडा भिजत ठेवते नेहमी पाण्यामध्ये काही भाज्यांमध्ये तर थोडसं मीठ टाकून पण ठेवावं लागत. म्हणजे पूर्ण ते निर्जंतुक होते काही तर गरम पाण्यात भिजवां लागतं थोडा वेळ अगदी आणि मग भिजवत ठेवले का नंतर पाच स पाण्याने धुन आणि नंतर मग ते आपण बनवत तो, भाजी नेहमी प्रमाणे अश्या पद्धतीने हा, कारण मग ते जरूर द्राक्ष सुद्धा, द्राक्ष पण ए ना थोडा भिजवट ठेवले पाहिजे, कारण ते खूपच जास्त फवारी मारलेले असतात. ते मारावंच लागतं आणि त्यांना पण कारण जर फवारे मारले नाही तर ते किडतील ना. आणि त्याच्यावर रोग पडेल असा आणि तो रोग पडला तर मग पूर्ण त्यांच पिक वाय जात ना, त्यापेक्षा मग ते मग फवारे वगैर मारून तसच बघा टरबूज वगैरे असतं, टरबूज मध्ये इंजेक्शन मार ते लोक, आंब्यांमध्ये पण असत होव तर ते ह ल लाल होण्यासाठी आंबे लवकर, कैऱ्या लवकर पिक म्हणजे पिकल्यासारख्या दिसाव्या पिवळ्या तसच केळी, केळी पण लवकर पिकावे म्हणून, म्हणजे
हो, सगळं पावडर, पावडर आणि रसायन फवरणी सगळी फॉवरणी करतात त्याच्यामध्ये.
हो, नैसर्गिक नसतात पिकलेले, त्याच्यामुळे त्याचे कस खूपच दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्याच्यामुळे कितीतरी आजार होता आपली प्रतिकारशक्ती कमी होते म्हणजे जे आपल्याला झाडांपासून आपलं रोप भाज्यांपासून तसच फळांपासून जे व्हटॅमिन वगैरे मिळायला पाहिजे, ते मिळणं तर दूरच राहिल उलट
दुष्, दुष्परिणाम होतात त्याचे. अ त्याच्यामुळ कायम काय केलं पाहिजे ना आपल्या घरगुती परसबाग तयार केली पाहिजे प्रत्येक प्रत्येक स्त्रियांनी घरामध्ये परसबाग केली पाहिजे. अ भोलिया म्हणजे आपण समजाच ग्राउंड लेवलला नसून राहत तरी सुद्धा आपण फ्लॅटमध्ये जरी राहत असलो तरी आपण एका ट्रे मध्ये म्हणजे ते जे हे आहे म्हणजे आपलं झाडे वगैरे लावतो कुंड्यांमध्ये कुंड्यांमध्ये लावण्यापेक्षा ते चौकनी आता मार्केटमध्ये ते चौकनी ट्रे आलेले त्या ट्रे मध्ये आपण माती टाकून त्याच्यामध्ये भाजीपाला लावू शकतो वांग वांगे ची रोप दोन, चार वा वांग्याची रोप लावू शकतो मेथीची भाजी शेपुची भाजी म्हणजे ह्या पालक भाजी वगैरे आपण इजी लावू शकतो ना, आपल्या कुटुंबाला किती लागत थोडसं लागत आणि हे सारख सारखं येत राहतं, याला लावलं ना की हे सारखं, सारखं येत राहतं त्याच्यामुळे जे येणाऱ्या भाज्या आहेत म्हणजे एक टाइऊ म करून आपण चार, पाच टाइम करू शकतो. जसं म्हणजे आपण आता ही अ गौरन मेथीये गावरां मेथी खोडून तयार करताय, खोडून घेता ये ते आपल्याला, ती मेथी लावली ना तर ती तीन, चार महिने, चार महिने तर इझी जाते ती मेथी, आपण खुडून, खुडून तिचा वापर सारख, सारखं करू करून घेऊ शकतो, हो, अशा म्हणजे हो ह केमिकलच खाण्यापेक्षा आपण ना थोडीशी छोटीशी परसबाग आपल्या घरामध्ये चार, पाच वाजलेत सबपाच भाज्यांची परसबाग तरी आपण कायम केली पाहिजे घरामध्ये जस फळांची झाड ए आम्ही तर काही केलं, आम्हाला जागा नाही तर आम्ही काही केलं, मोठे मोठे ड्रम वगैरे असतात ना ते अर्धे अर्धे कापून काय केलं त्याच्यामध्ये आंजीराचे झाड. परत याच आपलं आंब्याच आ ''--'' हे अंजराचे आहे असे वेगवेगळे पिरूचे आहे चिकूचे आहे. आमच्याकडे ह असं. प्रकारात म्हणजे जागा नाही आम्ही काय केलं टेरेस वर वरती ये ना टेरेस वर. ट्रेरीस वर ते ड्रम ठेवले मोठे-मोठे ड्रम आहेत. त्या ड्रेम मध्ये हो, ड्रम मध्ये माती आणली आणि अ माती टाकून आपण काय केलं.
हा,
मातीत माती टाकली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ते फळं म्हणजे. फळांचे झाडं वगैरे लावले आणि काय करतो ट्रे मध्ये थोडीशी भाजी. भाजी वगैरे वांग्याची चार-पाच रोपं. आणि नाही का भाजी वगैरे टॅमोटो टॅमोटो घरचेच असतात वांगे घरचेच असतात. आणि जास्तीत-जास्त कांदे. चे बी वगैरे थोडसं टाकलं तर त्याची पात वगैरे भेटते. कांदे ते काय वर्षभरासाठी आपल्याला भेट ''--'' णार नाहीये. तर कांदे वगैरे आपण गावाकडून हा,
हा, बरोबर आम्ही आम्ही काय केलंय आम्ही काय केलंय. छोट्या-छोट्या कुंड्या आणून अ एकामध्ये आलं लावलेले आहे. एकामध्ये गवती चहा एकात तुळशी. एकात कोरफड एकात मनीप्लॅंट असे. ''अं ''छोटं काही याच्यात गुलाबाचे लावले काही याच्यात लाजळू. चं लावले अशा प्रकारे असे अ. छोटी-मोठी परसबाग आम्ही पण फोलवलीय. म्हणजे चांगलं वाटतं ते घरचं आपलं आलं असलं का कसं छान वाटतं. त आपल्या चहामध्ये रोज टाकून. जर पिलं ना तो चहा तर नक्कीच ते आपले ब्लॉकेजेस असतात ना. ब्लॉकेजेस ते. ते काढायला मदत होते. म्हणजे अटॅक येण्याचं प्रमाण कमी होतं. रोज म्हणतात ना. थोडं तरी आलं जायलाच पाहिजे आपल्या शरीरामध्ये. ज्याच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या असतात त्या मोकळ्या होतात.
हा हा हा हा,
हे एक महत्त्वाचं हं. आणि बाकी तुळशी तर तुम्हाला माहितीच आहे. तुळशीचं तर किती महत्व असतं ना आपलं. हा चहा मध्ये थोडसं घालून हा थोडसं घालून केलं तरी. छान सर्दीसाठी वगैरे पण चांगली आणि कसं बाकी त्या. बाकी तरी झाडं असतं ना, ते दिवसा ऑक्सिजन सोडता कार्बन डाय ऑक्साइड घेत ''--'' ता आणि रात्री मात्र ते. ''अं ''ऑक्सिजन घेत असतात. आपल्यासारखी क्रिया चालू असते बाकी झाडांची. पण तुळशी मात्र हे एकच आहे की, जे दिवसापण ऑक्सिजन. सोडतो आणि रात्री सुद्धा ऑक्सिजन सो ''--'' सोडतो कंटीन्यू कार्बनडाय ऑक्साईड घेत असतो. म्हणजे जो वायू आपल्याला. आपल्याला नकोय. त्यामुळे म्हणतात ना हं म्हणजे हे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यामुळे. ते पूर्व-पूर्वजांनी आपल्या लावून दिलंय ना. की, तुळशी असावी घरासमोर देवाचा वास असतो तिथे. पण मेन कारण हे पण आहे. त्याच्या मागचं. ''हां'' किती ते असलं तर, अशा पद्धतीने आपल्याला ऑक्सिजन मिळत राहतो.
हो.., हो.
हा, बाकी तर तुम्ही म्हणता तसं कडधान्यात थोडेसे टाकले हे मठ-मठ टाकलेले, मूग टाकले, तरी त्याचे किती छान येतात ना रोप पं कुंडीत सुद्धा मस्त रोपं येता, शेंगा येता आपल्याला. हं
हां.
आपल्याला एखादी भाजी होऊ शकते त्याच्यामध्ये, आणि तो एक वेगळा आनंद असतो, आप पण स्वतः लावलेल्या हा झाडांचं आपण फळ खाणं किंवा मग असे काही बिया वगैरे त्याची भाजी करून खाण ते एक वेगळीच आनंद असतो. हा हा
चला बरं वाटलं तुम्हाला बोलून.
हा मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटले धन्यवाद.